हॅलो. खुशल आहे का?
हा खुशल आहे मी.
अ हम्.
ह मी आहे बाई हो खरं मजाच आहे लई.
माझ्या
हाा काही वाांंद नाही लग
बर बाई
हा.
त्याला प त्याला फोन ला त्याला त्याला फोन लावा या खा
आता त्याला फोन लावल्यावर आपल्याला फायदा थोडी आहे.
पण म्हणला ये मना दानदान जस्तिक दानदान आलत बर
द्या बरं त्याचा नंबर.
आट्यानऊ साठ सतरा झिरो आठ तीडओ उत्तरा.
बरं बर तुमचागते आलाच पाल फायदा
हा.
काय केलास?
काही नाहीव देशब राहिल होत टाकात ते टाकलो.
होता.
भई गल्लब गचून आलो सकाळी वावरात गेलोन जे पाऊस चालू झाला.
ह ना आलाहीच होतं ना लगी सारखं चालूच आहे ना.
नाही हो रस्ता बि लई खराब आहे. याय जायची की दरी आपण तो जातो कसं पण बाई लेज किती दैनी?
हो फो फोनच गेई ना बाई.
काय माहिती बाई मग.
केला का तुमी आता कॉल तिला?
मी केलाच नाही बाई मी काल काय केलं म्या रात्री लय टाईम झालं म्हणून मी केलं नाही कोणा
तिन काल फो सकाळी उचलला तिन तर म्हने मला राखीला जायचंय. अन म्या म्हणल तुमाला फोन उचलाला म्हणे बाई त्या फोनचा असं झाला आता भिकारीबानी मनाला गुरात मा यता तुमची माला
मग काय म्हणा मानस तरी त्याच्यात.
म्हटलं मग त्याच्यात काय लत सारेचण राहिले नसतो मी सडी म्हणले अत्या.
तुम्ही दिले तर आम्ही देऊ आम्ही दिले तर तुम्ही देऊ प्रत्येकाला हाय म्हण ती
एक कॉल उचलला होता बरं का फक्त.
नाही अन आता किती ही समजा साऱ्याचाच फायदा आहे. आणि असं काय असं असं आपल्या असं आपल्याला कोणता टाईम आहे बॉलायला असं तरी विचारपूस होती काय करत्या?
मग मी तेच म्हणून राहिले ना तर आता तिसता ना तरी म्हणे मला अंज नंबर द्या आणखी कोणाचा नंबर द्या म्हणे तर मग म्या तिला नाही द्या तर तीही म्हणे मग थोड पाठत मग म्या तुम्हाला तो नंबर दिला तर तिच्याकडे गेलाच ना मग शेवट तुमचाबी.
मंग.
तं न हिला दोनदा तीनदा फोन केला तिने फोनच नाही घेतला क मी फोनून सांगू शकत नाही का
कामात असन.
ह काय कामात असन नंतर पाहिल्यावर फोण पाहत नाही का नंतर? आता तुम्हाला बी फोन फोन केला तर नंतर तुम्ही जरी कामात असल्यात नाही उतरल्या गेलात नंतर फोन पाहताच ना माणूस. म्हणताच ना माणूस पाहून फोन केलता काय केलता?
हम्म हा.
आऊगडी बाई. त्यांला आं नाहीत तिकडं कोणी पाच सहा जणी पाया.
काय माहिती आमाला द्या अजून या का अर्दी असली तर?
अर्चनाचा घ्या ना.
देव द्यानंतर मग.
हा ति जाग्या या
हम्म.
अ नाजून पहते अश्विनी नाजर घेतला तर?
बैरे पहिल्यांदा यवट टाईम ला गेलो माझे माणजे माय मागं घरबर राेन ती म्हणती तुम्हाला टामच राहत नाही म्हण बाई अंजली ताई तुम्ही दोन-तीन हा दोन तीन मिनिटव आपण का एवढं बोललोच नाही ना दोन तीन मिनिटं बोललो का झाला विषय.
आहा. पण मग ते आहे ना तुम्हा तुम्हाला सांगू का पूर्ण बोललं ना तर त्याचे पैसे मग हे कमी झाले, जादा झाले झाले क ते पैसे ते मंग याच्यावरच झाले ते. तो कॉल तिकडून आत मध्ये कट होऊन जातो आपण तेवढ्या वेळ कुठ बोललो मग आता तवा बी आपण मनाने खट केले न ते कॉल.
आता आपल्याला एवढ तर येस नाही ना ओ.
तवा आपल्याला एवढं माहित नव्हतं ना मग ती ती आत्ताच ना सांग होती मला. मग तिचे पैसे काही मागच्या याच्यातच काही हजार एक रुपये का पड अठराशे रुपये पड तेव
हा का
हम् म्हणता नाही बाई अठराश काायचे ती मलाा त्या दिवशी सांगत होती म्हणलं सहाशे का सातशे रुपये पडले मग काढायला गेले त्या दिवशीस तर म्हणे नाही बाई मला अशीे रुपये म्हणली म्हण तती तर म्हणजे
अह असं कस आहे अशी तरी आता हे रस्ता नाही आता जात बसल्या का चालल्या का बस असं तरी काय काम केलं काय पाहिजी खाल्ली कुठं गल त्या फिरायला काय घल सारं विचारलं जातं
आमा ज ते बॉलाचं काही नाही आपण उगं फायद्यासाठीच बोलू आलो असं तरी कोणाला वेळ
अ घरी यायचता काज
हा घरीच होते्या घरी म्हणजे ते याचा पुढ किचनचा गबा केला ना जर चोपडं करून घेतलं त्याला
त समोर किचन आहे मध हॉल आहे मग बेडरूम आहे नेमकं हॉलमध्येध्ये कसं जायचं किचन मध्ये कसं जायचं
आले आर किचन म गतय
मग मला प्रश्न पडला आता म्हणजे पहिलीच्टायट तुमची इकडचीच राहणार आहे ना
हा आता पण किचनला बाहेरून दरवाजा नाही कर याल डायरेक्ट हॉलमधून येऊन किचन जायचे
काय
हॉलमध्ये घुसायचं डायरेक्ट आल्या आल्या हॉलमध्ये घुसायचं आणि नंतर ति जनम जायच
हम्म
म्हणजे पाडता येतो किचन ला बी नंतर बाहेरून दरवाजा
ह
आता सत्या नाही पाडला
हा हा
आता काय करत डबल डबल कुलपण काड्या
हा जे तच
अम हा नाही तर येतो आता पाडता पण पाडला नाही आता
ह ग गली
तेच ना मग म तेवढं चोपडं करून घेतलं आज
हा
ग्या अस ते तेे आवाला कामचेेतो नाव हे लेख बुडवत लेखाखाना उठत हो त्याच्यातून
येणार पार प आला तर काही वाटत नाही न ये
हा ना ये नसतच काय अजून दोन तीन दिवस सांगेल म्हणत्या
अठतर किलो पिसाना म्हणे आवाला काय हे देली म्हणे
काय
अलट
हा
हा को ना
हाव का
आा
काय
आलो दले म परला अंत सु्ट्याय देईलली मणी लग
अं क कधी आता
हा कास
हम हाव का बै आठ तारीख म्हणल्या आज कितीस सहा तारीख अजून दोन दिवस
दोन दिवसात
हम्म दोन मग त्या आपग काय तिला होईन पाच स अलचं
हा म
आपल्या आपल्यात होत तन मग काही आता काय करावं तीस कॉल म्हणल्यावर ल आले ना हो ते
यारू
म तवा किती केलते आपण ते
वीस
वीस होत्यान तवा
हा
आ ते म्हणूनच वाटून दिले ना मग
हा किती कती बया पचे हाय
मा
कोण आता काय होत
काचा केवचा
काय चाल म आणखीन
ई काही नाही का ते राहील जायल टाकलं काही बई मग टाकलं हम्
लय हडकन ते दुखु रायले
अडचरी चगलीचडकं दुपात वल्ल्यारा जादा होतो
नय रे मये कधीच दुकत नवते ओ हे कस काय कोणो इतके हडक दुकु रायले नुसते कशे पाय कशे गोळे यालेत ते मनगटा जवळ
बाई सयपाक झाला का मग आता
स्वयपाका चालूय जोड जाड करू आले स्वयंपाकाची
हाव का
हा
सकाळी लवकर होतो संध्याकाळी उशीर लागत असल
सकाळी लवकर संध्याकाळीही लवकर
हाव का कायला लवकराय आताण टयम हा
ताजं ताजं करायचं मग खायचं आणि इल नाही आम्ही शेतकरी लोक हे सकाळी लवकर कायचं लवकर खायचं शेतात निगाच उघडावा असल्या तवरल काम होतं
ह हा भाई कोणे हित ड्युटी आवालेे
तुमी मला न्या ना गरम द्या का
नाही बाय आमचे हे नाय म्हणत ओ सकाळचं नय का ते संध्याकाळ पाती ना कधी कधी
आणि ना लगे माणसं ब सारायला गरम आणि आम्ही तिगी जणी पण क ते आमला आमची माणस जरी येतात
बरोबरे ना म
ते टाका ते आपण टाका ते पण कोणी मणत नाइ खऊन
त्यांना माहितीये सगळेच टाकते म्हणून
तेंच तेंच येत्या खाऊन पिऊन घेत्या टेन्शन नाही आम्हाला
हा अ झोपून राहता का तोवर तुम्ही
अहो म्हणजे आता इर्जा जात पण मग आता इर्जण बाजारला जात बाजारले दहा वाज साडे दहा वाज मजे वाटते कोण जावेत असं हम पण कोणी हा कोणीच ते म्हणत नाही उगच काय
बरंय न म हम्
आपलं इडं किल्ली सोड दिल्ली हाकल दिल्ली सोडचिल्ली हाक्कल चालू राहतं
हाव नाहीच आवड आहे बाई कामं कामं केल्या शिव येणार आहे का
ह घरसला कामं केले तर खायला येइल नाही कामं केले तर
नाही नाही त्याच्यात यास ना पाऊसा ना मी यास कर्ण लावणं उली उली माल नाही मी जायचं काही काहीच जागीच सडून आण काही काही पेराचं बाकी आहे का पेरती बरं
अ साडाची वारी झाली
नाही आणि एक दोन दिवस उघडून गेलं तर कमीत कमी जे पेरणार राहिले ते पेरून घेता ना आता हायच ना अजून काय काय प्याराचं बाकी
आता काल किती पेरलं तुमच्या लोकांनी ते
हा ना तिलाच होते ना
तुम पाहिला असल ना दिवसभर
नाही बाई दिवसभर चालूच होतं पळपळ पळपळ
किती पेरलं पाच सहा एकर वावर पेरलं
तेच आहे ना मग आज गेलतो ना तिकडे तर आमच्या आजोळ राहिलं होतं ना आठ दिवसांनं तर आठ दिवसापासून तेच काढित होतो आम्ही हा स् नाही हे दोघं बाप लेकं बोलले आम्ही दोघं जणं ना आणखी दिलीप बोललो कवि तच पुतन्या आता तो आ तुला जावण टाकलो अंदाज त्याना खट्टाकले आणि हे टाकलं एक पाय घालितो एका काडितो एक घालितो काढितो
नाही मंग आता जास्तच ना ते जेवढं पडलं तेवढं त्याच्या मी चुराल नवं असं तरी बरं बरं बरं बर पडताना निघून जातं
आणि ते असय ना ताशी लागून चालल ना
अव इथे डायरेक्ट लागे भिज पावसावाणि चालूच आहे ना
चालूछ ना
दुसर्याने लावलं काय मग
अं
बटाची वर स सय विनाते का
सोयाबीन तेल ह तिकडे बी हारणी राहते बा तिकडे हारणी राह त्या उडीद टाकता येत नाही मुग टाकता येत नाही कारण कि गाईची लय
होतं घरचं थोडंफार खाया प्या पुरतं तर तुम्ही जायले क तिकडं
थोड.
हा हा पाहिले ना.
कोणासोबत
हा आता.
त्याला त्यांच्या घर होतं का?
आक्कासोबत गेलत्या काय?
नाहीय नाही आमच्या म्हातारी सोबत.